हॅलो. हॅलो, आवाज येतोय? हॅलो. हॅलो.
हॅलो, हॅलो.
हॅलो, हां वाजते काय?
मला येतंय की, बोल.
काय करायलेस?
आवाज.... काय बघ, आत्ता झोपून उठलोय. आला आवाज?
हा हा. हा, याला की.
हम्म्, बोल.. बोल. पेपर गेला की मस्त मस्त.
हा, रेंजला ये जरासा आवाज येईना तुझा.
एक मिनिट थांब, आता येतंय का बघ?
हा, यायला यायला.
हॅलो.
काय करायलास? यायला यायला.
काय नाही. हा, झोपून उठलो रे आत्ता
आत्ता झोपून उठलायस होय.
हम्म्.
बरं बरं.
घे.
बरं, येणारस का ट्रीपला?
कोणत्या?
इथं आहेत, आमच्या इथली पोरं निघाल्यात.
कुठं चाल?
नाही ना. इथं आपलं आ इथलं जवळचं आपलं जंगल रे
तिथं होय?
मग येणारेस?
बघू? फिक्सं असं काय नाही.
फिक्स असं काय नाही का?
नाही. मागच्या वेळेस जाऊन आलोय रे, मागच्या महिन्यातच.
आहे काय जाण्यासारखं?
हाय की, भारी आहे.
चांगलाय.
चांगलाय, चांगला आहे. अनुभव चांगला आहे.
हम्, प्राणी बिणी काय, जास्त आहेत का?
अ.. जास्त असं नाही, बर्यापैकी आहे.
हम्, एक तर तिकडं जायचं आहे, नाही तर फॉर्म हाऊसला.
फार्म हाऊसला होय? फार्माहाऊसला बघतो, जमलं तर येतो.
जमलंस तर येणार आहेस का?
होय, जंगलात येणार नाही.
फार्म हाऊसला येणार असलं चल, प्रत्येकाचं काहीतरी आठशे रुपयेत बघ.
आठशे काय? चालते गे मग फार्म हाऊसला जाऊया, तुम्ही जाऊन या मग.
हम्म ठीक आहे फार्मास अजून हेज फिक्स नाही कि जंगलात जायच का फॉर्माहाउसला. तुला सांगतो त्यावर ठरूया.
चालते की, सांग की.
ते सकाळी यायचं आहे तिथं त्यांच्याकडन एक टायमाचं जेवण.
हा.
त्यानंतर ऍक्टिव्हिटी हाईत बघ तिथ.
असं आहे काय?
सगळ्या हा म्हणजे अ काय काय असत तरी त्या पाण्याची ऍक्टिव्हटी.
हम् हम्म काळाल घे.
त्यानंतर रात्रीचं जेवण आपलंच.
येवन पण
होय जेवण पण हाय म्हणजे सकाळी नॉन व्हेज आणि संध्याकाळी व्हेज.
असं आहे होय. ते त्यांच्याकडूनचय हाय का?
होय त्यांच्याकडनच कि जेवण सगळे तिथं म्हणतात.
हां हां मग अस ते.
ह् मग आणि बाकीच काय जिम बिम करणारच का आता?
जिम नाही, टाय टाइम नाही भेटत तेवढा.
बॉडी बीडी बनुया जराशी.
बनवायची नि.
खेळ्याल तर जातेस काय!
जातो की, फुटबॉल.
फुटबॉल वय.
होय आमच्या इथच ग्राउंड आहे ना.
हा हा फुटबॉल आवडते म्हण खेळतीस का सगळी खेळत्यात म्हणून खेळतीस?
नाही आवडते म्हणून पहिल्या पासन आम्ही तेच खेळतोय ना.
हा हा आम्ही इथ पहिल्यासन क्रिकेट खेळतोय बाबा.
होय.
होय काय जास्त ग्राउंड मधला काय विषय नसते.
आमचं इथं मोठं ग्राउंड आहे.
हा.
त्यामुळ सगळे फुटबॉलच खेळतात तिथे.
आमच्या तर समोर ग्राउंड आहे.
हा.
त्यामुळ कसं आहे आधी एकसारखी सगळी क्रिकेट खेळत होतील मग मधी लागले फुटबॉल खेळा आणि आता सगळे लागल्याय परत कि क्रिकेट खेळा.
हा. क्रिकेटपेक्षा फुटबॉलमध्ये व्यायाम जास्त आहे.
ते झालं स्टॅमिना त्यात हाय सोड खरा
हा रनिंग होते ना पाळाय लागते जास्त.
हा हा चेस खेळतेस काय?
चेस नाही खेळत. ले नाही जमत, लई अवघड आहे ते. एक दोनदा बघितलं घेऊन तर अवघड आहे जास्त.
काय अवघड आहे म आता? प्लॅनिंगच नीट एका ठिकाणी सगळं लावांयचं, आणि प्लॅनिंग नुसार खेळता येतं.
एवढ प्लॅनिंग येत असत तर कशाला! तेच खेळल नसते?
बाय डोकवायचं हे वाढते त्यान.
क्षमता वाढते काय विचार
विचाराची परत कमी वेळेत जास्त फास्ट डिसिजन घेण्याची
हां हां.
त्यामुळ, त्यामुळे एवढं काय अवघड नाय आहे.
मग खेळायला पाहिजे बघूया की, तुला येते का? हां.
ते आज मी तुला टाकतो तिची लिंक म तू डाउनलोड कर. ते काय कराच मी तुला सांगतो माझी आय डी, त्यावरत तू टाकलीस की मी ऑनलाईन दिसते. त्यावर तु मला रिक्वेस्ट टाक आपण खेळा मंग चेक्स.
खेळूया की!
माझा एक मित्र पण आहे. त्या बरोबर पण एकदा खेळून बघ, माझ्याहून भारी खेळते.
होय.
दरवेळी हारवीते मला.
आणि मला म्हणते अ मला म्हणजे, तू मी विदाऊट ह्याच खेळते. म्हणजे सिरियस खेळत नाही.
हम्म हम्म असं म्हण
आता काय माहिती जरा, हे न सिरियस खेळता पण मला हरवती, म्हणल हीच्या बरोबर सिरियस खेळायला लागल्यावर काय होईल?
ते पहिल्यापासून खेळत असल.
हुं किती जेवाला जातीस बाहेर?
काय आता घरात, घरातल जेऊन येतोय कंटाळा.
अरे बाहेर तर, बाहेरच लई पण जेवण चांगलं नसते. माहितीये न्हव?
त्यामुळ बाहेर लय जेवायला जायच नको. हम्म स्नॅप बघतोय भाई मी तुझ.
अस आहे होय!
हे का हे खातीस काय तू पिझ्झा बर्गर ते?
कधीतरी.
इतर काय नाहीवं मला तर ते आवडत बी नाय.
हम्म हम्म परवाच फ, परवाच खालता.
हम्म . कशाला खातेस? बॉडी करायची असली तर असल्या गोष्टी खाऊन चालत नाही. माहिती आहे न?
माहीत आहे.
हम्म... म पाऊस आहे का तुमच्या इकडं?
नाही, मगाशी आलता बारीक होता.
आमच्या इकडे, बाबा आहे. मगापासून चालू आहे. काय आवडतती. पाऊस तर
आवडतंय वय.
काय पावसा किचकीच मूळ आवडत नाही.
हा... हा.. ते उन्हात गरम होते न लय.
हम्म...
पावस
कावाती नी बंदल ला असते की, नी
लीला की,
माझा आवडता ऋतू
पाऊस....
हम्म...
जिल्हा..
हम्म... आता काय करालीस तू?
का नाही, बसलोय.
नाही... म्हणजे? शिक्षणात काय करालेस?
आता, बी. सी. ए.
बी. स. ए व्हय काय असते नेमकं तेच्यात?
ते कम हे असतंय, कमप्युटरची डिग्री आहे.
हां.. म्हणजे, कम्प्युटर रिलेटेड सगळं.
हा.. कमप्युटर रिलेटेड आहे.
ह.. म्हणजे? तुला आवड आहे म्हणून केलीस का असंच.
आवड आहे. म्हणून
ह् मी आपलं साधं बि. कॉम.
बी. कॉम व्हय.
ह्... ह.. आणि आ.. का अकाउंट.
अकाउंट.
तुम्हाला, मॅथ्स आणि आपल्या लँग्वेज हे असत्यात काय सब्जेक्ट?
असत्यात की, मॅथ्सच तीन विषय असत्यात.
मॅथ्स मध्ये आणि तीन विषय असत्यात.
नाही.. नाही.
आणि....
बोल...
तेम मॅथ्स हेच रे ते मॅथ्स च तीन विषय वेगळं. काय तू, टोटल सगळं म्हणून वेगळं सांगालीस.
अ... तीन म्हणजे एकच हे असते. म्हणजे? मॅथ्स एक आहे. पण तीन ह्याला तीन सेमिस्टर ला असतय.
तीन सेमिस्टर ला असतंय व्हय. हम्म... हम्म.... आणि आपलं सब्जेक्ट च म्हणजे? आपलं मराठी, इंग्लिश, हिंदी.
इंग्लिश मध्ये...
इंग्लिश हा.. हा... हा....
इंग्लिश मध्ये
आणि
मराठीत काय नाय.
सगळं मग इंग्लिशमध्येच व्हय.
व्हय.
शिक्षक आहेत का चांगले?
आहेत की.
शिकवणारे काय? येऊन बसत्यातच नुसती.
गणितच चांगलं शिकवितात. बाकी विषयाच शिकल्यात. त्यानंतर कमप्युटर पण चालवाय नेत्यांत.
हा-हा.
प्रॅक्टीसला.
हम्म-हम्म, हुशार आहे. मग अभ्यास करतीस का?
करतोय की त्या लॅपटॉप वर.
मी काय आता नाही? लॅपटॉप आहे ना तुझ्याकडं म काय आता. पोरांना फोन करणार.
हा, कुठली?
आपली नेहमी घेते ती.
हां-हां, शूटिंगची
व्हयं आणि नाहीतर काय सिरीज बघत बसायच.
सिरीज ती परवा सांगितलेलीस ती..
हा, बघ. बघणार असलास तर चांगले आहे.
बघतो कि, ते वेबसाइट वर जाऊन डाऊनलोड कराय पाहिजे.
खरं की आता किती नीट आहे तुझं!
माझ मरे हेच आहे, लिमिटेडच आहे.
लिमिटेड आहे, फायजी नाही होय.
फायजी‌ नाही साधा फोन हाय.
हम्म. कॉलेजच असेल की तुमच्या हेच्यामध्ये डिपार्टमेंटला.
कॉलेजमध्ये आहे की, पण त्याचा पासवर्ड माहित नाही ना.
हा-हा, का? शिकल्यावं काढशील की पासवर्ड हुडकून.
होय, शिकल्यावर काढायचं की हुडकून काढायचं.
हं, ठीक आहे. ठिऊ काय मग?
बर-बर, ठेव.
हम्म.